हॅलो.
हॅलो.
हॅलो हॅलो हा यायलाय की बोला माझा आवाज येतोय? हा हा, येतो की तुम. होय काय बरं बरं आत्ता बघा.
तुमचा पण येतोय खरं साईडचा लय भरपूर यायलाय साईडचा.
ऐ जरा शिस्तीत बोला. हॅलो.
हा बोला बोला
असू दे घे त्या साईडचे ते साईटचे ते घरातली बोलतायेत. हॅलो. हॅलो. हां... यायलाय ना आवाज.
हा. येतोय येतोय.
हॅलो, हा घरातलं यायलय का आवाज आता. हा हा.. घरातला आवाज यायलाय की आता.
नाही नाही.
चालते घ्या, अं.. हा मी कार्यातून बोलतेय.
हां.
अं.. काय नाही बसलीये, तुम्ही काय करता.
हम्म. बसले.
हा हां. तुमचं गाव कोणतं.
माझगाव, माझगाव तुमचं.
हा हां. टाकोडे चलकरंजी पासून, टाकवडे इचलकरंजी पासून एक, चार किलोमीटर अंतरावर आहे.
हा हा हा हा.
हा हां. आ.. आता माझं एज्युकेशन चालू ये.
हां.
हां.. बीएससी केमिस्ट्री ला आहे मी.
हा हा हा.
हम् हम्.
मग जॉब ते मी काय नाही म्हणजे, पार्लर म्हणजे असं घरात अस घरातच करते. की लहान मुलगा आहे ना, त्यामुळे मग घरातच पार्लर करत्या थोडंफार. आजकाल कसं पार्लरच काय, एवढं नाही. सोडायला आणायला जायला लागते, मुलाचा अभ्यास तेन त्यामुळे नाही मग काय घरातच असते. तू काय तू काय करताय, तू काय करतेस.
अं.. आम्ही काय नाही मी, मी अजून एज्युकेशनच करते.
हा.
हां मग ते लहान मुल काय म्हणल्यावर, मला आठवलं एक अकॅडमी आहे आमच्या इथे.
हां.
रवी अकॅडेमी म्हणून, जर तुमच्या मुलाला घालूच इ ठीक असाल तर, अकॅडमी चांगली आहे. अ.. परत अकॅडमीत, मुलांच्या कडे पूर्णपणे लक्ष दिलं जातं. त्यांची शारीरिक बौद्धिक, क्षमता वाढावी अशी वेगवेगळ्या प्रकार. अ.. म्हणजे शिकधडे त्यांना, दिले जातात परत. तेच्यावर संस्कार केले जातात. आणि अं.. शिक्षक पण कसं व्यवस्थित म्हणजे अनुभवी आहेत. मुलांना स जून घेणारे, शिकवणारे हा. मग फी जर तुमचा मुलगा लहान असेल सहा वर्षा. म्हणजे पाच चार वर्षांचा, आमच्या इथे बहुतेक तिथे. दोन अडीच हा तीन, वर्षापासून घेतले जाते मग. तीन वर्षापासून, पुढे बारावीपर्यंत. माझं गाव टाकोडे आहे पण, ती अकॅडमी इचलकरंजीत आहे. तुम्ही तुमचा मुलगा आहे, म्हणून सांगितलं ना म्हणून. म्हणून सांगते तुम्हाला, म्हणजे कस अं.. शिक क्षण तेन चांगल, हाय णी सगळं.
हा ओके ओके मग टायमिंग त्यांनी, किती ते किती असतं म्हणजे अकॅडमीचं.
टायमिंग आ.. तिथे दहा ते, म्हणजे, जर तुमचा मुलगा लहान असेल अ म्हणजे चार ते सहा वर्षांन, मध्ये असेल तर. होय काय? मग, ते दहा ते दोन आणि पहिली ते पाच पाचवी पर्यंत पहिली ते दहावी पर्यंत दहा ते पाच आहे. मग, अ तिसरी ला आहे म्हणल्यावर तुमच्या मुलाची म्हणजे, बघा दहा, बारा, सोळा, चौदा चौदा हजार रुपये फी असेल. आणि हा पूर्ण वर्षाची. त्यात शालेय अंतर्गत व शाले बाह्य सर्व स्पर्धा परीक्षा मे बी ते घेतात. आणि त्याची तयारी सुद्धा शिक्षक ति इथले शिक्षक पूर्णपणे करून घेतात आणि आणि शिक्षक पण पूर्ण एक्सपिरियन्स असणारे, ज्यांना पाच सहा वर्ष शिक्षण अनुभव आहे. शिक्षणाचा असे शिक्षक आहेत, शिकवायला प्रत्येकाच, बीएड बीएड झाले आहे आणि त्यात. ऑदर ऍक्टिव्हिटी मध्ये ते मे बी कराटे, कराटेचे क्लास वगैरे घेत जातांत तिथे हा आणि परत, तर जे वेगवेगळे इव्हेंट असतात, आपल्या मुलांच्यावर म्हणजे हे, मराठी संस्कृतीच आपल्या हे असावं मराठी संस्कृती आपली, काय आहे हे माहित असावं. त्यामुळ वेगवेगळे जे महा, महाराष्ट्रीयन आपले सण आहेत, ते सर्व ते सेलिब्रेट केले जातात तिथे अकॅडमीत. अ परत, आपल्या अबॅकस नवीन आले आता. अबॅकस च तास वगैरे सगळे घे म्हणजे, हा, ते सुद्धा चालू झाले आमच्या अकॅडमीत ते सुद्धा घेतले जाते. त्याच्यानंतर अ जे पण म्हणजे आपले, शारीरिक दृष्टकोनातून जे खेळ घेतले जातात.
हां, ओके.
ती सुद्धा स्पर्धा असते बाहेर, मग त्याचा सुद्धा. नंबर वगैरे काढले जातात आता, यावेळी आमच्या ह्या वर्षी काहीतरी त्या अकॅडमीत कराटेची चषक स्पर्धा काहीतरी होती. त्यात मुलां पाच सहा, मुलांचे नंबर आलेत.
होय
आणि, जर तुम्हाला तुमच्या मुलाला म्हणजे, आता तुमचा मुलगा तिसरी ला अजून एक वर्ष जर तुम्हाला निवासी शाळेला घालायच असेल, तर इचलकरंजीपासून. चार किलोमीटर अंतरावर ना तिथे निवासी शाळा त्यांनी केली आहे. जर एक म्हणजे जर मुलाला पूर्णपणे तुम्हाला तयार करायचं असेल तर सगळंच तिथे घेतले जाते, शारीरिक दृष्ट्या परत बौद्धिक, बौद्धिक आकलन जेवण घरगुती, राहणं त्यांचे. हा, ती पण अकॅडमीच ती रवी स्मार्ट एज्युकेशन अकॅडमी आहे. ती निवासी आणि अनिवासी दोन्ही अशी पण आहे म्हणजे गाववाल्यांसाठी अनिवासी जी गावातून तिथे शिकायला जाणार आहेत ती येऊन जाऊन करू शक हं आणि जी बाहेरगावची आहेत ती, जर येणार असतील. असेल तर त्यांच्यासाठी निवास आणि घरगुती जेवण पूर्ण म्हणजे त्यांच्याच घरी जेवण केले जातंय पण परत, आपलं हा ग्राउंडवर प्रॅक्टिस दोन दोन तास, सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास. अं.. ग्राउंड वर प्रॅक्टिस घेतली जाते पूर्णपणे. अं.. शेतीत अ म्हणजे शेतीची जागा असते ना. अशा ठिकाणी दोन एकरात ते, पूर्णपणे अकॅडमी चालू केल्या त्यांनी. आणि शिक्षक शिकवायला सुद्धा आहेत ते, एक्सपिरियन्सवाले आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा शिक्षण चांगलंय जर, तुमच आता नाही जमलं. जरी निवासीला जरी घातला, तुम्हाला लांब पडत असेल, तर तरी सुद्धा चांगले आहेत. त्यांच्याकडून सर म्हणजे, पूर्णपणे सगळी तयारी करून घेतली जाते.
हां ओके ओके.
आता आमच्यात थोडी जण आहेत जी, तिथे शिकलेली जे आता पुढे जाऊन जॉब. त ज्यांना आता, दहावीचा रिझल्ट आहे त्यांचा नव्वद टक्केच्या पुढं दहा. तिथं पंधरा मुलं होती. आणि दहावीची, एक पाच हा, बारावीची ऐंशी टक्केच्या पुढं एक. दहा मुलं होती, सायन्सवाली. अकरावी, बारावी सायन्स अकॅडमी आहे.
हम्म. मग तुम्ही तिथ जॉबला आहे. काय जॉब ला आहे, काय तुम्ही तिथं.
नाही नाही म्हणजे ते, आमच्या गावातले आहेत नी. मग त्यांचे हा, मग ते त्यांच. म्हणजे, त्यांचे ती अकॅडमी चांगली आहे ऐकून माहिती आहे. मग तुमचा मुलगा लहान आहे ते, शाळेचे ते सांगितलं म्हणून ते सांगूया म्हणलं तुम्हाला.
हा हा हां..
काय वाईट नाही, नाही म्हणजे बाबा एखाद्या ठिकाणी जर कोणाचं चांगलं होत असेल गेले तर चालतय.
होय ना, बघा की.
हां.. तुमचा मुलगा ति तिसरीला हां.. म्हणजे कसं पूर्ण बेसिक तयारी करून घेतली जाते इंग्लिश. म्हणजे ऑलिम्पि पेड सेमी इंग्लिश अकॅडमी सुद्धा आहे, आणि ऑलम्पेड पूणपणे इंग्लिश अकॅडमी सुद्धा आहे. तुमची जी इच्छा असेल त्या, ठिकाणी तुम्ही घालू शकता. तिथं आणि मुलाकडून, पूर्णपणे तयारी तिथे करून घेतलीच जाते.
हा हा हां.
गॅरंटी देतात की बाबा तुमच्या मुलाची आम्ही, इथपर्यंत तयारी करू आणि असे. कितीतरी पालक आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स आलाय की आमच्या मुलान बाहेर असताना काही केले नाही पण, इथं आल्यावर आमच्या मुलाची प्रगती झाल्या.
हम्म. म्हणजे शिक्षण तेन चांगलं आहे असं. सगळं ऑलच चांगलं आहे हा ऑलच चांगला आहे त्यांचं
चांगलय सगळं आहे मग तसं पण, स्पर्धा परीक्षा सुद्धा घेतल्या जातात. वेगवेगळ आता आपले, मराठी संस्कृती आता कशी जरा हे होतं चालल्या. त्यामुळे ती मुलांच्या, मुलांपर्यंत जावं ती मुलांना कळावी की, आपली महाराष्ट्रीयन संस्कृती काय आहे. आपल्या, म्हणजे हेच्यात काय काय केलं जात. ते हे सगळं त्यांच्या, मनात राहावं त्यांना कळावं म्हणून. त्या सुद्धा, सगळ्या संस्कृतीच हे केले जातंय. आता परवा बेंद्रा, दिवशी मुलांकडून मातीचे बैल करून घेतले होते त्यांनी. तिथले शिक्षक म्हणजे ते, शिकवतात हा वेगवेग प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हटी घेतल्या जातात.
हां.
आणि ते मुलांना स्वतः शिक्षक करून दाखवतात. आणि मग मुलांना करायला लावतात आणि सगळं अकॅमीकडन पुरवलेलं असत माती वगैरे ती परत हे सुद्धा केलं कशाची हा. कशाच, तरी तोरण केलतं कोणत्या तरी पानांचं वडाच्या पानांचं मे बी. तोरण सुद्धा मुलांच्याकडून करून घेतलेलं, ते लहान मुलांच्याकडून घेतलेलं. आणि बाकीच्या मुलांच्याकडून मग, बैल करून घेतलेले. म्हणजे, ते कसं ते आम्हाला अँड आहेत नाही व्हाट्सअपला स्टेटस वगैरे दिसतात मग, ते सगळं बघितलं हा. माहितीय आहे सगळी. म्हणून म्हणलं मग, तुम्हाला सांगू या. हा. हा. हो. नाय अकॅडमी चांगले आहे शिक्षक अनुभवी आहेत. परत कस तुमच्या सगळ्याच दृष्टकोनात मुलाची तयारी करून घेतली जाते नाही, एवढ सगळं असेल तर काय वाईट. फी थोडीफार जाईना पण, मुलाच चांगले होते.
हा. होय.
जेवण झालं?
हम्म. नाय.
हम्म. हा. हा. चालतय ठेवू का मग?